हॅलो हां नमस्कार मॅडम
नमस्कार.
अ म्हटलं तुमच्यासोबत चर्चा करू शकते का मी थोडा वेळ हॅलो. ह मॅडम आपण ह कुटुंब या. विषयावर म्हटलं थोड्या वेळ चर्चा करायची होती तुमच्यासोबत तर चालेल का तुम्हाला करू शकता तुम्ही?
हो ह हो.
हा चालेल अ हो. अं कुटुंब हा तर आपल्या जीवनातील एकदम अविभाज्य घटक आहे. कारण कुटुंबावरच आपलं सर्व अस्तित्व निर्भर आहे. कुटुंब ही समाजातील सर्वात लहान आणि मूलभूत सामाजिक संस्था आहे असं आपण म्हटलं जाईल. ह ना विवाह अस रक्तसंबंध असेल किंवा कोणी कुणाला दत्तक घेतलं त्या मु जी लोक एकत्र आली आहे आणि एकाच ठिकाणी अ जो व्यक्तींचा समूह असतो एक ना. संबंधांचा हम् त्याच्यातून कुटुंब ही संस्था जी आहे ती विकसित झालेली आहे. मॅडम म्हणजे मानवी स तो एक प्राथमिक आणि अविभाज्य घटकच मानला जातो. हम् पूर्वी काय असायचं ना. कि आपली अं जे आधि मानव होते. ते कसं वेगवेगळ्या ठिकाणी जंगलामध्ये राहत होते एकटेकटे राहत होते.
बरोबर.
हा परंतु मग एक राह राहण्यापेक्षा जर आपण समूह करून राहिलं. आणि जर आपल्यावर कोणी म्हणजे अटॅक केला किंवा काहीतरी अ आपलं संरक्षण एकटं राहण्यापेक्षा आपली सुरक्षितता ही समूहामध्ये राहण्यामध्ये आहे असं त्यांना जाणवलं. म्हणजे आधी कसं जंगलामध्ये ते राहायचे झोप्या करून म्हणा गुहेमध्ये म्हणा. मग जंगली प्राणी जे आहे ते त्यांच्यावर अटॅक करत असत. मग एकट व्यक्ती पाहून तो म्हणजे जे काही जंगली प्राणी असेल ते जास्त त्याच्या हवी होत होते मग त्यांनी जर समूह करून राहण जेव्हापासून चालू केलं. तर एकापेक्षा जास्त लोकांचा कळप आहे आणि हे आपल्याला आपल्यावर अटॅक करू शकतात आपल्याला मारू शकतात त्या भीतीमुळे मग जे जंगली जनावर आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल. मग अशा प्रकारा पासून म्हणजे अशा ह्या गोष्टींपासून नंतर मानवानी काय केलं एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला. आणि मग तो किणी छोटे छोटे समूह करून राहू लागला मग छोटे छोटे समूह करून राहिल्या नंतर मग त्याच जे आहे ते अ म्हणजे जीवन जे आहे ते आणखी विकसित व्हायला लागलं. त्यामार्फत त्यांनी काय केलं एकाका गोष्टींचा शोध लावला. मग जास्त लोक तयार झाले मग त्यांची भूक वाढली. मग त्याच्यानंतर त्यांनी कंदमुळे असल ते खाणं सुरू केलं. आता एवढ्या लोकांनी कंदमुळे खाऊन ते संपले. आणि मग नवीन कुठून येणार बा मग त्यांनी त्याचा सुद्धा शोध लावला की आपण जर का अं हे जे पक्षी आहे. पक्षी कसे वेगवेगळे फळं खातात ते फळं खाताना काही बिया खाली पडतात. तर ते बियाखाली पडल्यानंतर त्याचे रोपं उगतात हे त्यांनी ह्या ज निसर्गाचं जे देणं आहे आणि निसर्गाची ही जी प्रक्रिया आहे ही स्वतः बघितली अनुभवली. व त्यांनी सुद्धा विचार केला की आपल्याला जर काही खाद्यपदार्थ खायचा असेल तर आपण सुद्धा अशा प्रकारेच जर बीज पेरलं किंवा काही कंदमूळ जो खाल्ला आहे तो पुन्हा त्याच्यामध्ये टाकला तर जमिनीमधून उगते का आणि मग आणि मग त्याच्यामध्ये ते काय झाले सक्सेसफुल झाले आणि मग अशानंतर त्यांनी मग आता अ कच्चच खाऊन खाऊन मग बाकी लोक पण शिकारी करत होत शिकार करत असतात मग त्यांनी अग्नीचा शोध लावला. आणि मग ते अन्न शिजवून खाऊ लागले समूहानीच परंतु. पण मग कालांतराने काय आहे ना जास्त जणं जर एकत्र आले तर भांडणं आहे काही क कुठत्याही गोष्टीसाठी असेल जेवणासाठी असेल. खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी असेल शिकार करण्यासाठी असेल. मग त्यांच्यामध्ये कसे थोडेफार भांडणं वगैरे होत असत. मग त्यांनी त्या एका समूहाचे दोन गट केले मग दोनाचे चार गट केले. मग असं करत करत करत करत आपला एक एक गट करून मग त्यांची एक काय झाली की कुटुंब संस्था तयार झाली आणि आता तर आपल्याला माहिती आहे मॅडम की आज आजच्या काळातील कुटुंब संस्थेचं कशामध्ये रूपांतर झालेलं आहे हे ना.
हो हो
पूर्वी गावामध्ये एकाच घरामध्ये दहा ते पंधरा लोक राहायची परंतु आज प्रत्येक विभक्त राहायला बघतो आहे कामानिमित्त का होईना किंवा कोणाला एकत्र राहण आवडत नाही कोणा प्रायव्हसी पाहिजे असते मग त्याच्यामुळे आ विभक्त कुटुंब पद्धतीच आपल्याकडे जास्त त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तुमचं काय मत आहे मॅडम कुटुंब संस्थेविषयी.
तेच काही काही लोकांना आवडत पण नाही आणि काही काही लोकांची मजबुरी पण असते. मुलं ह आपल्या मुलांसाठी उच्च शिक्षणासाठी पण त्यांना अ वि विविक्त विभक्त कुटुंब करून राहावं लागत. हो आणि अ कुटुंब सर्वजण एकत्र असले तरच ते कुटुंब म्हटले जाते. ह आणि कुटुंबामध्ये आपले भरपूर आजोबा, आजी काका काकी असे बरेच ना जवळचे लोक मिळून कुटुंब बनते.
हो
असं हम्
हो नां पणं मॅडम तुम्हांला माहितं आहे कां आपल्यांकडेचं ही कुटुंब संस्था बघांयला मिळतें म्हणजे एकत्रं कुटुंब पद्धती असेलं त्यांसाठी आपंला देश कसं ओळखंला जातो आणि कुटुंब ही रक्तं सामाजिक संस्थां हं असूंन मंग आपलं फक्तं जे नातेसंबंध आहे कुटुंबांमध्ये त्यांच्या वरचं राहतं नाहीं तरं आपणं जेंव्हा समाजांमध्यें जातो तरं आपणं त्यांला कायं म्हणतो आमचं हे सामाजिक कुटुंबं आहे कांहीं सोशंल हं सोशंल ग्रुप असं असतील तरं मंग ते त्यांला सोशल ग्रुप नाहीं म्हं आमचां हां सामाजिक कुटुंबं आहे बुवा आतां मित्रं मंडळी असतांत मंग मं मित्रं मंडळींच्या पणं ते परिवार म्हणतांत हां मित्रं परिवारं आहे माझां
हम्मं हम्मं बरोबर
हे नां तरं मंग अश्या प्रकारे कसं आहे नां की एकत्रं राहणं जास्तं मं चांगलं आहे असं वाटतें मलां कारणं कायं होते मॅडम एकत्रं कुटुंबं पद्धती असतील नं तरं मुलां मुलं जे असतांत त्यांचं आपल्यांला टेन्शन नस्ते समंजा आतां कुठेही आपल्यांला बाहेर जायचं आहे कांहीं भाजीपाला आणांयला जायचंय मार्केटमंध्यें जायचं ते सारखं मुलांना सुद्धां सोबंत न्यावं लागते किंवा त्यांची शाळेची वेळं असेल झालेली तरं मंग आपल्यांला अडकूंन राहावं लागते आणि ते जरं कां कोणी घरी असेलं आजी आजोबा असेलं किंवा आणंखी कोणी काका असतील मामा असेलं किंवा आ त्यां असेल कुणी असेल किंवा काकूं असेल तरं आपल्यांला कसं मंग ह्यां गोष्टींचा विचांर हां
कुटुंबं असतं कि मंग त्यां गोष्टींची चिंता नाहीं राहतं मं बां
आतां आपल्यांला आणि मंग घरकांमामंध्येंच सुद्धां आपल्यांला मदतं होते एकमेकींनी जरं कामे वाटूंन घेतलीं तरं आपली कामं लवकरं होती आपल्यांला कसां निवांत थोडां वेळं मिळतो अं स्वंतःच्यां करिअरलां कांहीतरी जरं नवीन कलांटणी द्यायंची असेल जरं वेळंच नाहीं मिळालां आपल्यांला तरं मंग कायं होते नां तरं आपले जे म्हणजे लागूंन आहे चुकतं त्यांला लागूंन ते आपणं त्यांला म्हणजे विकसित करूंन नाहीं शकतं नं कारणं आपल्याला हां कारणं आपल्यांला असं वाटतं की कां पहिले आपल्यांला आपलं कुटुंबं महत्वाचं त्यांची हां त्यांची काळंजी घेणे त्यांचे जे कामं आहे त्यांची पूर्तता करणे म्हणजे महिलां तरी स्वंतःकडे लक्षणं नं देतां पहिले कुटुंबां कडे डे लंक्ष देतांत कुटुंबांतील प्रत्येक व्यक्तींकडे आणि घरांकडे आपल्यां लंक्ष देतांत येनं
बरोबर
तरं मंग कसं एकत्रं कुटुंबं पद्धती असेलन हं त्यांचे थोडेफांर तोटे पणं असतांत म्हंणा आतां कोणांला एकदंम अं खूपचं अं कोणी भांडखोर अंसू शकते कोणी खूंप कडक स्वंभावांच अंसू शकते की नाहीं बां हं त्यां स्त्रीलां कोणी बाहेरचं जाऊं देतं नाहीं हं मंग अश्या प्रकारचं जरं कांहीं वातांवरण असं सेलं मंग तिथे विभक्तं कुटुंबं पद्धतींत चांगली म्हटली म्हणल्यां जाते
चांगली म्हटल्यां जाते बरोबर
पणं मंग कसं आहे नां एकत्रं कुटुंबं पद्धतींमध्यें जरं आपल्यांला कांहीं अचांनक कोणी आजांरी पडलं आहे किंवा कुठंली पणं अशी दुःखंद घटनां झाली आहे तरं मंग लगेचं लगेचं आपल्यांला म्हणजे भाविक आंधार मिळतो हो कोणी पण आपल्याला सांत्वन करते आणि तेच जर का आपण एक एकत्र एकटच राहत असलो आणि अचानक जर घरी कोणाची तब्बेत खराब झाली तर आपण काय करतो घाबरून जातो हे ना आपल्याला सांत्वन करायला किंवा मग अनुभवी व्यक्ती आपल्यासोबत नसतो जसे मोठे वडीलधारी लोक करतात त्यांना माहित असते का ब हा अशामुळे ही तब्येत खराब झाली आहे आपण लगेच दवाखान्यामध्ये धाव घेतो आणि तेच जर का कोणी वडील धारी असेल तर आपण काय करतो म्हणजे थोडेफार काय होईना घर
घरगुती
म्हणजे हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण लगेच दवाखाना धरत नाही पकडत नाही तर मग ह्या गोष्टींचा सुद्धा खूप फरक पडतो अस अस मला वाटत मॅडम तुमच काय मत आहे
हा बरोबर आहे तेच बरोबर आहे एकत्र कुटुंब पाहिजे कुटुंब तर आधार कुटुंबाच्या आधार आपल्या ते मागे या पाहिजेच अ कुटुंबाशिवाय आपण काहीच हे करू शकत नाही
हो आणि आणखी ना वडीलधऱ्या मंडळी जर घरामध्ये असते ह तर मग त्यांचा कसा एक वेगळा रुदबा असतो थोडासा धाक असतो मुलां ना का होईना सुनांना का होईना हा तर मग ते पण एक आवश्यक असते
संस्कार भेटतात त्या मुलांना आजी आजोबा चांगले संस्कार शिकवतात देवाचे असो किंवा वागण्याची चालण्याची बोलण्याची ची प्रत्येक प्रकारचे संस्कार वगैरे ते नातवांना शिकवतात मोठे लोक असले का
हो ना म्हणजे आपले च मुलं सुद्धा आपल्याला वाढवण्यासाठी मग आपल्याला अ आपण ते तेच जास्त लक्ष ठेवू शकतात त्यांचं संगोपन करण्यामध्ये आपण मुलांमध्ये अडकून राहू शकत ना म्हणजे एवढं निर्भर नाही राहू शकत
हो बरोबर
असं होते जसं लहान मुलं असेल तर मग आजोबा कशे खाली जातात त्यांना एक चक्कर लावून आणतायत हा आत्ता कस आहे ना न्यू फ्लॅट पद्धत झालेली आहे त्याच्यामुळे मुलांना खेळण्यासाठी सुद्धा अंगण राहिलेलं नाही आहे किंवा क्रीडांगण राहिलेलं नाही आहे मग कसं अ वडीलधारी लोकं कसे खाली जातात एक फि फेरी मारून येतात मुलांच सुद्धा त्याच्यामध्ये काम होऊन जाते
का म्हज
त्यांना पण म्हणजे बाहेर जायला फेरी मारून आणायला त्यांना पण छान वाटतय
हो बरोबर
चालेल मॅडम छान वाटलं तुमच्यासोबत तुमच्या
हो हो हो हो हा ठीक हे